हॅलो
हॅलो यत म वाज कस चाललंय
हम्म बस अल्ला रुटीन
हा हा ह
हम्
आता काय ह्यावेळी अधिक महिना पण आला त्यामुळे वाट पौर्णिमा पण गेली ना पुढे ह
हो
सगळे सण आता आपले पुढे पुढेच जातील श्रावण वगैरे
हम्म
श्रावणातले सग
पण झाला का तुमचा
आ
तुम्ही तुमचं झाला का दोंडा
नाही नाही आमच्याकडे नसतं तसं काय
नाही का छच छ ओके ह ह
तुमच्यात काय करतात
ते मुलगी जाव असात ना बाजचे त्यांना बोोलवलं जात मग ते प्रत्येक जण आपल्या परीणी करत ब आता सध्या कसं आहे खर सांगायचं शो म्हणून जास्त केलं जात म तुम्ही बऱ्या स्टेटस बघितलं असेल हा ते म डेकोरेशन करणं हो राज ठाकर बद्दल कायून जवळला मुव अस त्यांना बोलवायचं मग आमस वगैरे कर जेवण असतं अनरसे असतात ऍक्चुली अनारस आणि ब हा तांब्या ड ख प त्याच्यात बच बदल झा च्या पिंद
हा हा हा हा
त्यानिमित्ताने सग एकत्र यता हा खराच उद्ेश असतो ख
हो हो आमच्याकडे फक्त ना की न नाव्याला चाव्याला हे देतात छत्री देतात कारण पाऊस लागतो ना त्यावेळेस त्यामुळे
चांग प्रॅक्टिकली
बाकी काय नाही असं देणं वगैरे बरं आहे जरा कमी नाही तर मी बघितलेय काही ठिकाणी खूपच काय काय आपल्या द्यावं लागतंय हे द्यावं लागतं तर ते ल्यावं लागतं लग्नात सुद्धा हा लग्नात सुद्धा अगदी पूर्ण सं जर सगळंच सगळं द्यावं लागत किती म्हणजे हे आहे
संसार दिला जातो
हा म्हणजे आता समजा कोणी गरीब असेल तर त्यांना किती त्रास ना आणि समजा कुणाला जास्त मुली आहेत
हो बरच ब म्ह तर टेन्शनच ना लोकांना मुलगी अस
हो आणि आता सगळे आता सण वगैरे आले किवा त्या कोणत्या कोणत्या जणाला पण काही काय माहेरून काही काय करून द्यावं लागत
हो आणि गावाकडे या गोष्टी अजूनही पूर्णपणे पूर्णपणे पाल्या सिटीत नाहीढण करत त्या गोष्टी त पण गावातच नाही असतच
तेचं आमच्याकडे वगैरे तसं नाही एवढ जास्तं म्हणून बरं आहे.
कसं प्रॅक्टिकली काही गोष्टींचा विचार केलाच पाहिजे
हा बट आमच्याकडे तर मट पणिमा पणं नाहीं आहे. कांहीं जण आता करतात एकमेकांचं बघून पणं मला नाही एवढं काय तसं संध्या कारायची एवढी म्हणजे मी आहे तशी आसस्तीक पण तेवढं पूजा अर्चा करणं वगैरे तेवढं नाही करत हे कारण हे द्य हा की लक्ष्मीच वगैरे पण करतात ना मार्गशीर्ष टीशू महिन्यांत वगैरे हा ते पणं नाहीं मी कधी केलें ते आमच्या सोसायटी मध्ये तर किती जणं म्हणजे अगदी गेले की चौदा पंधरा तरी घरांमध्ये जावं लागतं असं खास मैत्रिणींमध्ये वगैरे एवढं खूप जण म्हणजे सगळेच जण एक पिकांचे भगवण करायला लागले आहेतः
हो मग ते असलं तेचं झालंय की शो
फार क्वचितच तसं कोणीतरी अस करायचे
हा मग ती माझी वाट पाहायची हम्म ते कधी तरी असेल नाविन्य असतं त्या गोष्टी पणं नेहमीचं झाल ना मग कंटाळा येतो.
त्यांच्या सुद्धां मंगळागौरीला वगैरे सुद्धां श्रावणामध्ये मंगळागौरी करतात ना
हो हो हो
पणं असं एखाद्या वेळेस आता आम्हीं सोसायटीमध्ये आम्हीं सगळं मैत्रिणी मिळून आम्हीं तो एखाद्या दिवशी रविवचा वगैरे म्हणजे म रविवारी सगळे जणं वेळ असतो ना सुट्टी असतें तर त्यावेळी मग आम्ही करतो त्यारीसर्व सुरती वगैरे आमच्या सोसायटी बिल्डिंगवर आणि मजा येते म्हणते हॉलो गाईज हळदी कुंकू जच्या वेळे सळदी कुंकू वगैरे पणं करतों किंवा नवरात्रीमध्ये नवरात्र हा म्हणजे खासे चांगले. पणं वगैरे गणपतीत सुद्धां तुमच्या सोसायटीत होतात का असे सण वगैरे साजरे करतात
हा गणपती वगैरे करतात गणपती बसवतात हा मग त दहा दिवस ची मजा असतें बाकी नवरात्र वगैरे मध ते खाली म्हणजे एर्यातच असतं सोसायटीत नाही होत पूर्ण एरियात मध्यें होत असतं ते हम्म
कारणं आमच्या इथे तर गणपतींच्या वेळेस ना. मुलांसाठी गेम्स वगैरे ठेवतात
हो हो हा इथे पणं असतांत इथे पणं असतांत दहा दिवस हो.
रनिंग रेस ते पुस्तकं ते डोक्यावर ठेवा टेऊन वगैरे असं काही का आहे किंवा हावजी
चांगला त्या निमित्याने सगळें जणं ओळख पणं होते सगळ्यांत महत्वाची अ शेजऱ्यांची नाहीं तर असं म्हणजे
रुटीन लाईफमधून जरा बदल.
हम्म आणि असं पणं शेजारी आपल्याला पटकनना माहित नसतं अजून कि कोण आहे कोण नाहीं
हा जस मोठ्या मोठ्या सोसायटी असतें ना तिकडे तसं असते
तसंच होऊन जातं खरच हा कारणं प्रत्येक दरवाजा बंदतो जोडतो त्याच्या त्यांच्या लाईफ मध्ये त्यांच्या टायमिंग ठरलेला असतो कधीतरी चेहरा दिसतो.
आमचं नाहीं सोसायटी आमच्या सोसायटीमध्ये सगळें जणं एकमेक कांची विचारपूस करतात किंवा कोणी समजा कोणाच्या घरी गेले वगैरे ना तरी सुद्धां आम्ही एकमेकांना म्हणजे त्यांच्या घरी वगैरे तीन चार दिवस जेवणं देतो. दोन्ही वेळच वगैरे हो घरीच अशी पद्धत आपली जी होती ती अजूनही तशी आहे आमची
अच्छा अच्छा छान आहे म मस्त
हो आणि खर कस असं जेव्हा काहीतरी जेव्हा अडी अडचणीच्या वेळी आप आपल्या नातेवाईकांपेक्षा पहिले हे असे शेजारीच पहिले व येतात ना ते कारण मान ते एक लांब असतात त्यावेळी शेजारी जाऊन येतात काही झालं वगैरे तर त्यामुळे आपण क्षेत्रधर्म म्हणजे पूर्वीचे बघा नाते गिरगाव वगैरे अशा ठिकाणी वगैरे चाळ संस्कृती होती तेव्हा घरं किती मजा असायची
संस्कृती वडा संस्कृती
हो आता ते सगळं नाम शेषवायला घे झालंय
हो ना हम्म
तरी आमच सोसायटी मध्ये सगळं आहे अजूनही कारण सगळेजण चाळ संस्कृतीतूनच आलेले असल्यामुळे अजूनही आमचे इथे सगळं चालत तस जरी बिल्डिंग जरी असली तरी एकमेकांना उपयोगी पडतात वगैरे
छान हो तसच पाहिजे खरंच असच पाहिजे
हो तेच ना त्याच्याशिवाय कसं होईल म्हणजे
नातेवाईक कधीतरी येणार असतात आपल्याला हो खरंच आहे रात्री बाराला पण आपल्याला लागले तर आपण मग शेजाऱ्यांना बोलवू शकतो
हो ना
बाकी काय आता काय आता श्रावण चालू होईल आता पुढच्या महिन्यापासून
हो आता सगळे सण होतील ऑगस्ट महिन्या तर पूर्ण सगळ्या सणांचाच
एकदा तो श्रावण चालू झाला कि लागोपाठ चालूच होतात सगळे
ते आल
रक्षाबंधन म हरतालिका गणपती मध्ये मजाच असते
हो म्हणजे ते एकदा श्रावणापासून ते दिवाळीपर्यंत हा पूर्ण सगळे सण सण म ते बरं वाटत जरा रोजच्या अशा राज्या पाासून दिवाळीमध्ये काय होत आपलं पूर्वी जेव्हा आपण लहान होतो त्यावेळी आपण नवीन कपडे घाला फटके वगैरे पुढा रांगोळी काढा वगैरे त्याच्यात मजा यायची आत आजकाल आपण मोठे झालो लग्न झाली किती जबाबदारी साचपाई पहिली कर नंतर सगळे हे करा काय
सगळा
आंह हो ना सगळे फराळ बिराळा एवढं तेल कट आणि आज काल मुलं खायला पण नाही मागत आणि नुसतं आपल्याला एकमेकांना देण्या द्याय वगैरे लागतो म्हणून करायचं
हा आणि मेन पूर्वी कस होत ना नावीन्य असायचं की वर्षातून एकदा फक्त दिवाळीला आपणते पदार्थ बनवायचं आता ते राहिलंच नाही आता केव्हाही अवेलेबल असतात केव्हाही आपण बनवतो
हा हो खरच पहिल्यांदा असे म्हण म्हणजे ना डबा डबा भर पनवा्हायचे आणि असं एकमेकांना वगैरे द्याय
देण वगैरे हा हम
आजकाल ते पण कमी झाले
ते पण नाही खरचंय
म्हणजे ते खता नार एकमेकांच्या घरी करंजी वगैरे करायला
हो सगळे एकत्र येऊन पण तिथं किती मज्जा असायची ना अगदी म्हणजे उन्हाळ्यातला वाळवण असेल किंवा दिवाळीच असेल, लग्नाच्या वेळी असेल सगळे एकत्र येऊन मस्त
ह आमच्या इथे ना गावी लग्नाच्या वेळी मांडव बांधायचे तर मांडव बांधल्यानंतर मग मांडव्यातलं जेवण वगैरे करताना वगैरे शेजारी पाजारी यायचे म्हणजे आता सारखं आपल्याला बाहेरच जातो रांधपी जेवण वगैरे करणारे वगैरे बोलवायची गरज पडत नसायची कूक वगैरे हा सगळ्या शेजारी बजेरी नातेवाईकच यायचे बनवायला वगैरे आणि किती छान जेवणं चण्याचं म्हणजे ना ते भाजी वगैरे आमच्याकडे ते मुगाची वगैरे अशी पातळ भाजी करायचे ग वटाणा वगैरे किती छान घमघमीत एकदम वास असायचा
ईतकं छान हो त्या जेवणाला एवढी चव असायची ना आणिअगदी मोजून चार पाच पदार्थ असायचं
हा आणि ते रगड्यावर वाटलेलं असायचं म्हणजे मिक्सर पण नाही वापरायचे रगड्यावर वाटलेलं ते मास मसाला ना वाटतानाच तो एवढा छान वास यायचा
हो त्याला खरी चव होती पण ते हाताची
तेव्हाच आता नाही
मज्जाच गेली ती खरंच ना?.. सगळ्याच गोष्टींमधली खाण्या मधली असेल, सणांमधली, शेजार धर्म सगळंच गेलं
हा
ह ओके मॅम ठीक आहे
छानच वाटलं तुमच्याशी बोलून हा नवीन आपल्या लहानपणीच्या गोष्टींना उजाळा मिळाला
हो ते सगळं लगेच डोळ्यासमोर येत आपल्या हुं हुं ठीक आहे. चालेल बोलूया नंतर आपण. ओके बाय